हॅलो.
येतोय आवाज?
हो येतोय येतोय.
होय.
तुम्ही काय भाजी बनवली होती आज?
आज काय मी आज खिचडीच बनवली होती, थोडीशी पातळ केली तिला थोडस पातळ खाव लागतं न, हो. कंटाळा आला त्या भाज्या सगळ्या अशा पानासारख्या खाऊन खाऊन.
हा म आता ते बाळाला सहण होईल.
हो, तेच ना.
हम्म, आता असं वाटत अस काही चटपटी खाव पण ते
हो तसच हुन जात, पण आता मजबुरी ये. थोड्या दिवस अजून सहा महिनेपर्यंत अजून दोन एक महिने आता चार महिन्याचा झाला तो कंप्लीट पाच व सुरू झाल. एक मुलगी ये मला अजून मोठी.
हम हम, मला ये ना दोन मुलं एक मुलगी.
अच्छा.
हम्म. आता पोरांचं कस हं आता झोपले ना म्हणून आता टेन्शन नाही.
हो सगळ्यांचं आवरून दिलं का आपण पण निवांत हुन जातो. सगळ्यांचं आवरून दिलं का निवांत राहत.
निवांत राहत, पण आमच आता हे पावसाळा म्हणजे आवणी झाली भाताची लागवड झाली का
हां हां.
एक महिना पूर्ण म्हणजे काहीच काम राहत नाही, फक्त घरातलं खायचं प्यायचं काय घरातलं असेल ते आवरायचं आणि बसायचं एवढंच काम राहतं. हां म नंतर उन्हाळ्यामध्ये बापरे कोणाला बोलायला सुद्धा चान्स नाही रात कोणाशी, एवढं काम राहत, खूप कामं राहत उन्हाळ्यात.
सासू सासरे पण राहता का तुमच्या मध्ये?
हो हो मी एकटीच ये ना.
अच्छा.
हम्, मी एकटीच ये पण आमचं ये ना एक मोठं कुटुंब ये. म्हणजे माझ्या सासऱ्यांचे पाच भाऊ ये.
हां हां बाप रे.
हो, त्या पाच आण पाच मधून काहीना तीन तीन मुल ये, काही दोघांना एक एक ये, म्हणजे मी आणि अजून एक सगळ्यात लहान ये ना त्यांना एक एकच ये.
असं.
आणि बाकीचे तिघं आहे त्यांना तीन तीन हे म्हणजे आम्ही टोटल अकरा जावा आहे.
बापरे! भरपूर मोठी फॅमिली.
हो चार चार ना म्हणजे आम्हाला चार काहींना तीन अशा अ आठ नऊ नंदा आहे आम्हाला.
बर लग्न कार्यात
लग्न अ लग्न कार्यात मजा म्हणजे असं समजायचं का आमचं कुणी नसलं तरी आमचं लग्न मो ठं होऊन जातंय एकदम.
हां तेच ना.
हम्म फॅमिली मोठी ना.
सगळे एकत्र आल्यावर सगळ्यांचं गोंधळ हे मज्जा वाटते ती लग्न कार्यामध्ये.
एकदम मज्जा म्हणजे जास्त म्हणजे असं कसं त्या नंदा साईडला राहता आणि भाऊजाही साईडला राहता. आता हां भाऊजांची खूप राह त आणि आता कसं जावा जावा पण शक्यतो फक्त दोघीच जास्त मोठी मोठं दिसतं नाही बाकी सगळ्या सेम सेम दिसतात दोन दोन, तीन तीन, चार चार चार वर्षाचा फरक आहे फक्त ना.
हो त्याच्यामुळे मग ते जमून जातं आता बोलणं वगैरे पण.
म चांगलं जमून जातं बोलतानी मस्त वाटतं मग. तुम्ही किती जावा आहे?
आम्ही दोघीजणी आता एक यायची अजून.
हो का?
चालू आहे शोध लवकर भेटली तर करून टाकायचं.
होय ना?
दोघी सख्या आहेत बाकीच्या आहेत पण सख्या आम्ही दोघी आहे आत्ता सध्या आणि एक येईल आता.
हो ना? बरं आहे काही काही जावांचं जमतं आमचं काही काहींच जमतच नाही बाई. इथं आमचं खूप कठीण आहे.
हां ना. नाही आमच्या दोघींचं जमतं कारण की आम्ही सारख्या वारक्या आहेत ना.
हां.
हम्म, त्यात
त्याच्यामुळं हां चांगलंय समजून घेतलं तर चांगलंच आहे.
एक एज आला ना त्याच्यामुळे मग काय आमचं एक वर्षाचं ती माझ्यापेक्षा मोठी आहे ऍक्च्युली. होय मी पण मानाने मी मोठी बघ म म्हणजे घरामध्ये मोठी सुनबाई मीच हे.
हो ना म्हणजे आधी तुमचं लग्न झालं मग त्यांचं झालं? हं.
तिला दोन मुलं आहे.
हं हां.
व्यवस्थित आहे, बोलून चालून आपल्याला काय पाहिजे बाकी? दोन शब्द व्यवस्थित बोलली कामाचं काय काम केलं नाही काही होत.
हम्म, नाही असंच हां असंच चालू राहिलं ना, मग काय वाटत नाही माझी अ माझी मोठी बहीण आहे ना त्या दोघी जावा आहेत त्यांची मुलं आता लग्नाला आली एकदम. दोघा भावांचा एवढं जमत नाही तेवढं दोघींचं जमतं.
हो का? बापरे! काही काही वेळेचं असतं असं.
तीन हजारसत आता विशेष मला असं वाटत का मी म्हणते मी आजपर्यंत अशा जावा बघितल्या नाही. एकमेकीना आवाजवं नाही घालत आता माझी बहीण लहान आहे ना.
हां हां.
आणि त्या ताई मोठे आहे. पण काका आक्काच म्हणते तिथे. रोज डेली, डेली. ली रोज आता ते म्हणजे वेगवेगळ्या राहत लांब, लांब राहत ना.
हां हां हां.
मग त्या थोड्याश्या साईड, साईडला राहत मोठा भाया वारली ना त्यांची.
अच्छा!
त्याच्यामुळे त्यांच खूप जमतं. म्हणजे पहिल्यापासूनच जमतच माझी बहीण शांत आहे. तिला जास्त असं बोलायला पण नाही लागत हा जमून घेणारी. तिला कोणी फटकम बोललं ना तर त्याचं उत्तर पण ती देत नाही म्हणून म असं. टिकून राहत असं.
हो बरोबर आहे. काही वेळेस बोलावं लागतं काही वेळेस शांत बसावं लागतं.
शांतरा सल मग ते म्हणजे दोघीच सेम म्हणजे थोडासा फरक असला ना. आता समोरचे मला बोलती मी शांत बसले तर कदाचित भांडण वाढत नाही.
हो.
समोरची मला बोलली मी दोन शब्द बोलली म्हणजे वाद चालूच होता ना.
हो बरोबर.
त्याच्यामुळे. मग मीच कधी कधी म्हणते का नाही मी एकटी ना मी एकटीच बरी बई.
आमच्या आजी चुलीवरचा स्वयंपाक बनवताना- ते चुलीवरन आठवलं चुलीवरच्या भाकरी आणि पिटलं माझं लग्न जेव्हा झालेलं ना तेव्हा नवरी घरी आणतात बघा त्या दिवशी त्यांनी- चुलीवरच्या भाकरी आणि पिठलं केलं होत हो. एकदम भारी लागत चुलीवरच पिंठलं म्हणजे मी नाही करत स्वयंपाक चुलीवर आमचं गॅसवरच असत पण कधीतरी एकदम नाही का असं वेळ पडली तर-
मग आमचंय ना जेव्हा छोटं घर होतं ना तेव्हा मी चुलीवरच करायचे. पण हे नवीन घर बांधल्यानंतर आहे ना. कंप्लीट दोन ते अडीच वर्ष चुलच नव्हती मला गॅसवरच करायची.
हम् हम्.
आणि आता दोन महिने झाले मी चूल केली आहे तर तुम्हाला सांगते मी एवढं लांब पडतं मागं जायला तरी मी तिथंच करते बसते मस्त! आरामात. व्यवस्थित तिथं आवरलं ना मला असं वाटतं तिथं हम्.
आजी सासू पण आहे मला सासू आहे. भरू आम्ही जव जवळ तेरा चौदा एका घरात राहतो सध्या हो.
सगळ्यांचं खूप करावं लागत असं म.
हो मग कराव लागतं सासूबाई काही नाही करत. सध्या तरी एकदम शांत आहे काम एवढंहि नाही त्यांचं. ह
हं....
सुनाआल्यावरती हात- पाय ठिले पडून जात.
हह हह हा त्यांना... म्हणजे किचनमध्येच त्यांना कुठं काय कुठं काय ते समजत नाही.
हो हह बरं नसलं तरी पण उठून करावंच लागत.
करावच लागतं. समजून जर घेणारे असले ना मग काहीच काही वाटत. नाही काही बाई आपली सूनये. मग आपल्याला असं वाटायला पाहिजे की बा आपली मुली कोणाच्या घरी गेलीये.
हं आणि ज्यांना मुलगी नाही नाओ मग त्याच्यामुळे थोडासा फरक पडतोच विचारांमध्ये.
हा पडतो पडतो.
मुलगी असली ना की थोडस वाजत असतं की नाही बाबा मुलींच अस रात्यात तसरात्यात हा नाही ना ननंद नाये. सांगना हे तिघच भाऊे आहेत ना... त्याच्या मुळे
म्हणूनच नाही तर तुम्हाला सांगते मुलगी असते ना थोडा फरकच राहतो.
विचार करतात ना की आपण कस बोलतोय. आपली पण मुलगी दिली कुठं
हो मग..
इथे तसं काही नाही..
हम् मला एक भाऊजये पण माझी आई तिच कधी घरा नाही. करणार नाही. कधी वाईट म्हणणार नाही. आपण जर म्हटलं ना तर, काय ग हे अस करतीन मग तु का नाय असं करत तू शांत बसत जाईना तर ती अजून तिची बाजू घेती. पण आमची घेत. ह हं
हम्म ह ह
काय आहे ना जगात पहिली आई अशी की ती सुनची बाजू घेते पोरीनशी नाही घेत.
चांगलं उलट असंच. पाहिजे...... शेवटी सुूनच जीव लावता की ती नाही म्हटलं तरी आणि शेवटी त्याच सगळं करत्यात.
माझ्या आईवर माझा खूप जीव आहे पण ती दोन दिवस आपण करू चार दिवस करू शेवटी लास्ट पर्यंत तिला सुनच. करणारये तिथ आपल्याला तिथ जाता येणार नाय. आपण दोन दिवस राहू शकतो. आपल्या माहेरी.
हम् हम्
तिसऱ्या दिवशी लगेच आपण म्हणालोय चल बाई माझी पोर हायत मला काम करावं लागेल घरी जाऊन. माझं हे माझं ते असं होऊन राहताना
हो बरोबर मुलींच तेच राहतं शेवटी सुनाच राहतात तेच मग सुनांशी व्यवस्थित राहिलं ना की नंतर तर काही अडचण येत नाही नाही का लक्षात ठेवत की बाबा आपण. आपल्या जेव्हा वेळ होती त्यावेळी माझ्या सुद्धा अशी वागणूक ठेवली. कशी वागणूक ठेवली असं असतं
हम्म खो.. पण ज्यांना मुली राहतात त्यांना फरकच पडतो पण.. ज्यांना मुली नाही ना रहात त्यांच्या वागण्यात, बोलण्यात खूप फरक असतो.
हो हो हो हम.
त्यांना जाणीव नाही राहत त्या गोष्टीची, त्याच्यामुळे मुलगी पाहिजेच. तुम्हाला मुलगी ये का? तुम्हाला मुलगी ये का आता?
हो आहे ना आता एक मुलगी ये, आणि एक मुलगा झालाय आता. आधी मुलगी ये साडेचार वर्षाची, आणि आ ता मुलगा झाला आता चार महिन्याचा झाला तो कंप्लीट.
होय? म एवढं चार चार महिने ठेवलं तुम्हाला?
हो सिझर झालेल माझं.
सिजर झालय का?
हो. त्याच्यामुळे, आणि पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस मला अजिबात ठेवलंच नव्हतं आणि वीस दिवस ठेवलं आणि घेऊन गेले, कारण की आमच्या घरात मुलगी नव्हती मग व माझीच मुलगी पहिली नाही का? त्यामुळे घरात पहिलं बाळ तीच, म त्याच्या मुळे त्यानी ठेवलंच नाही लगेच घेऊन गेले.
हो ना.
म त्याच्यामुळे ह्या वेळेस जास्त दिवस ठेवल त्यांनी. हो हो चला चला थँक्यू.